ते ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झालं अग
मग ठीक झालं.
होय होय
तिने काही लावलं टाईम लावला. काय दहा मिट दहा मिनिट वर गेलं का नाही. आ तीस हो ते एक दहा अकरा मिनिटपर्यंत होत असेल ते त्यानंतर हा डिस्कनेक्ट होत असेल. शनाच तर म्ह वाटलं ख वाट टायमिंगग माझी स्क्रीन ती पूर्ण बंद झालती का. नाही नाही दहा मिनट झालतं. नाही हन मी बघा टायमिंग किती झालंय. पूर्ण बंद झाली. दिसन झालत तर बघा म्हटलं तर. मगाशी सहा मिनटाचं होतं. तेच म्हंटल बघूया काय काय होत काय नाही. कॉलेजचे काय काय करायचं काय कळना झाले.
पप्पा काय म्हणाल्यात.
पप्पाने काय सांगलं घे म्हणून सांगितलं ऍडमिशन. तिथलं हायं कंटिन्यू कॉलेज चालू आहे. जायला पाहिजे. होय. पण इकडचं काय वेगळंच. बंधुराज तुमचं. हम्म, काय झाल? त्यांचं काय वेगळंच चालू हाय. त्यांच त्यांच. त्यांचं काय आता काय सांगु तुला. कोण आहे काय?
नाही.
कोण नाहीत ना?
हम्म, हम्म.
त्यां कोण तर ऐकायच. दोघीसनी दोघींसी पण बडवायचीत. नाही, नाही. तुला आणि मला इकडं येऊन बडवायचीत. होय तिकडंच असतील बघ तुमच्याकडं लई. हम्म लय बाई आजू बाजूला बघून नाहीत कोण नाही श सगळे आत खाली कोण नाही सगळी वरच्या घरात इथं सगळी ते याच्यात चालू आहे म्हणून झोप हि होत नाही‌ आम्ही सगळी उठून खाली आलोय पोरी, पोरी. मी, श्रावणी इथल्या मामाच्या ह्या मामाला दोन पोरी आहेत्या गं. दोन पोरी आणि पोरगा हाय. ती आणि वरच्या मामाची एक पोरगी आहे ती. सगळीच निवांत आम्ही खाली आलोय. मामी आली वाटतं. थांबा, थांबा. हा. लॉकवरच हाय वाटत. कुठल लॉक घातलेय हेन? ये बारक्या, मम्मी नाही यायला? तू कशाला आलायस मग? हॅलो.
हम्म.
मामाचं पोरग आलंय. नाही मामी नाही येत‌. मामी येईल नंतर थोड्या वेळनं आता. दिसल कोणतरी तुम्हाला खिडकीत खिडकी दरवाजा झाकलाय का पडदा झाकलाय का खिडक्यांच. कोण तर दिसलं बारक आता म्हंटल कोण आलंय. बारक पोरग आलंय तोवर ते आणि लय खडगुणी हाय. लय म्हणजे लय खडगुनी हाय. हम्म. लय आगव हाय. तुमचा ह्योच बघ आद्याच. तुमचा. आद्या, आद्या. आद्याचं. लय आगाव हाय. लय आगाव लय म्हणजे लय आगाव आहे. म्हणजे कस पहिल्या दोन पोरी हायत्या की नई चौघीवर झालाय, पाठीवर झालाय. त्यामुळ नो पण तेचं लई लाड केल्यात सगळीजण.
हं, हं.
तस काय नाही, तस नाही म्हणजे असतोय शांत नाई असं नाही पप्पा असला कि मामा असला की शांत असतोय. पण जर मामा नसला, की हेजा आगाऊपणा चालू होतोय बघ जरास. खुडगुपपना करतोय आणि काय ती मोठ्ठी पुरगी हाय म्हणजे मुठठी म्हणजे ती माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांन लहान आहे गं. आणि एकटी हाय सातवीला सहावी का सातवीला आणि ह्यो तिसरीला हाय. आणि ती मधली आहे ती काय करत्या ही मोठी आणि ही बारकी, पोरग आणि मोठी पोरगी युन एकत्र एक हुत्यात काय आणि त्या मधलीलाच क नई धरून बडवत्यात बाई. ते बारक मधलं आहे की नाही ते शांत लागलंय ग. हा दोन्ही मिळून हेला बडवत्यात, तेलाच धरून बडवत्यात आणि तिलाच आणि काय तर म्हणतोय त्या मधललीला लई हाय लई आगा आवाज आलय ऐकत तुला ते पुढचा कुठला टास्क हाय तो आलाय? ते एक कुठला आहे बघ ते श्रेयश नाईकवाडेला आलता बघ त्यो मला पण आलाय बाई खरं ह्योच पूर्ण होईना आणि त्यों कुठं काय करू त्यो आलाय तुला, मला नाही आला.
आलाय की.
मी काय रिफ्रेश केलं नाही मग रिफ्रेश केल्यावर आलाय काय.
नाही त्या रिफ्रेश केल्यावर म्हणजे मॅडमने त्या लिस्ट पाठवलय
ठवलेत की ह हम्म. त्यात माझा नंबर आहे हम्म हम्म हम्म मग काय अगं ते एक एक एक पास करत असतील टास्क. आणि नामपण हुतयच ग सगळ्यांच, त्या नायकवडेला पण गेलाय की. हम्म त्यो करालाय. त्यो केलाय की नायकवडेन मी आज नायकवडेचा मेसेज आलाय का ग्रुप वर त्यात बागितलो तेज तीस कॉल झाल्यात आणि ते पुढच होत की त्यातलं पण पाचशे सव्वीस होत त्यात पाचशे तेरा झाल्यात. कायतर झालंय बाई होय आणि की आणि काय झडती हाय ग बाई. पुढच काय हाय काय माहिती ते विचाराय पाहिजे कोणाला तर ते आता नायकवडेलाच विचाराय पाहिजे. काय अजून तुला का तुला आलंय मी अजून रिफ्रेश माराय नाही आहे. मग रिफ्रेश मारशील की नाही अगं हे पूर्ण नाही मयरे अजून हेच अर्धवट हाय आणि ते कुठं करू मी पण काय केलो नाही बाई हाय ह्यो वेळ मिळणं झालय आणि ते कुठे करू हे पहिला ताटात हाय वाजून ठेवतो बाई, हाय हे कराय हुईना मला, तेच की. हाय ह्यो फळांच्या सम्रीतंन हे, झालं की मग बघतो मी ते ते म्हण हे हाय हे हुईना मला ते काय फोन लावायचं हाय काय काय हाय काय माहिती नाही ते जरा वेगळ असतय. आणि कसा पाचशे सव्वीस दाखवालंत. हा हा आणि तेन पाचशे तेरा केलाय जरा कायतर वेगळं असलं. किंवा अस प्रश्न फास्ट केलाय म्हणजे काय तर वेगळं हाय प्रश्न विचारले असतील ग. हा हा पाचशे प्रश्न विचारले असतील ती वेदी फोन कराला मला. कोण वेदी, ती त्यासाठीच करत असल मग. वेदिका रावळ रावल हा काय टास्कसाठी करायला काय माहीत. वेदिका वेदिका रावळ म्हणजे तिच ना सायली संग असायची तीच न्हव हा हा तिच सायली सुतार संग असा यांची ती हा हा आणि ती वैष्णवी रावळ हिची रूस ची हा ऊरुस्कोची. नायकवडेच्या शर्टवर आणि मी आणि डी आम्ही दोघी हॅशटॅग वर अव्वा होय मराठीत आणि इंग्लिशमध्ये पण ल इंग्लिशमध्ये कोण वाचतस. स्पेलिंग येत नाहीेत ग. उरुस आपण कर इंग्लिशमध्ये लिहितच नाही ना मराठीतच की असं बरं वाटत. अकणी दोन ह्यास्त्या गोबरस लहून आलतो मग त्यांना त्यावेळी विचारला म आमही म्हणलं काय काय विषय म्हण म्हला तुम्हाला सांगितले का काय म्हणा निकिता आहे ना आम्ही कशा सांगितलंम नाही म्हणलं म्हणलं नाही म्हणलं तू सी ई टी च्या पेपर दिवशी खेळतास क त्या दिवशी तुझ लॅप लॅपटॉप आमच्याकडेच होता की त्या दिवशी आमच्याकडे होता का त्याचा लॅपटॉप व्हॉट्सअपनेेऊन बसलेला.
हा हा होय.
डॉक्युमेंटतं व्हॉट्सअप लॉगिन होतं ना त्यात त्यामुळे होत मग बघितलं तर म त्या दिवशीचा लॅपटॉप आमच्याकडेच होता त्यानी जरा बघितलेलं म्हटलं त्यामुळे आम्हाला कळालंय म्हटलं सांगितलं आम् कशा नक्की उडकला सगं आम्ही आमच्या कत उडकले इकूनच जा आम् तेच काय न होत मी हच्यात तुझ नंबर बक्की हय काय मॅडम न लिस्ट पाठवल्या त्यातला आणिम् का कुठल्या लिस्ट ला बघितले माझा काही नंबर नव्हता त्यात हाा माझा नंबर आणि तु अकाटला तुला अजून पैसे असं म्हणजे किंवा एवढढ पैसे तं पण दाखवल नाही तुला मला दाखवलं की एकदा किती दाखवले पेंडिंग दाखवालाय ग किती दाखवले पेंडिंग तीनशे चौऱ्याव होय का हा मग तु किती तास झालं म परवाय चार चार का कल झाहि त्याच्यानंतर पेंडिंग रुप अस म्ह ह य य त दुसऱ्या दिवशी के वीस रुपये आला काय खात्यावर ह छान आणि मला काय वाटलं पाच म्हणजे पाच कॉल झाल की पैसा माझाकच झालचा ते पहिले कॉल होती आणि त्यातला एक कॉल झालता तो पण फक्तही दोन का चार मिनिटाचा आहे काय माहित नाही श्रेय श्रय हल राम आल त्या बघ द दोन का तीन मिनिटाचाच कॉल झालता ग तेवढा घालतात त त्यामुळं तेवढंच मला वाटलं एक तो झालता तेवढाच दोन चार मिनिटातच घलता ग कॉल एक घलतात
हा
हा आणि बाकीच झालतं झुरू झुरू सेक तं झालतं त्याच्यामुळे बोललच नवत गमी आहे ते कसं झामत मी तुला कॉल लावलय का नाही
हम्म
ऑन नाहीस अस अस होत ना आणि एकदा लवलं तर उचलली नाहीस हा अ उंदा आणि त्यावस हवा गेलो तर कनी ते सुरू ठेवा सुरू ठेवास का पडालत ते क्लिक केलं लागत नव्हता तुझा कॉल आणि क्लिक के कॉलच ग्राह्य लत तसच पहिले चार पाच कॉल मग नंतर मी म्ह जे पाच तारखेला म्हणे पाच जूनला माझं पेमेंट आलं ते वीस रुपये हा वीस रुपये वर का एकोणीस पैसेचात होत तेवढंच जमा झाला मला वाटलं कॉल कट के नाही पा क जेव तू जास्त मिनिट बसल तेवढ्या मिनट तुला कॉल येणार शेवटी तस होणार वाटलं ग म्हणून मी बसलो हे करत येईल म्हणलं माझं माझं नंतर दिल तसम किती पशाला कुणाला अ ती अ शिक अक्षता सगल किती ह. नऊशे साठ रुपये आल्या त नुसत कॉलच
हा हा
कॉल झाल तिस
ती का एकोणचाळीस झाल्यात बघ
एकोणचाळीस कसे होतील तीस कॉलचा टास्कय ये तिज जास्त आल्यात खर, तिला कॉल जास्त आल्या मूळ पैसे जास्त आल असतील. हा, तस काय झालं असलं मग, कॉल जास्त आल्यावर पैसे न्हाई थोडे तीस कॉल आल्यात. हा. हा. तीस कॉल आल्यात. कारण तेज्या हेज्यात ततेच्या हेज्यात तीस कॉलसच होत, आणि वर होतं ते पाच पुन्हा काय माहीत नाही ग पैसे कशाला विच कम्प्लिट केलं, तर तीस टास्क च कम्प्लिट झालं ते आणि त्याच्यावर एक ते पाचशे सव्वीस ते म्हणले तुम्हाला दुसर्य काय तर टास्क आलय. ते कस होत पाचशे तेरा कमप्लीट दाखवालत पाचशे सव्वीस मधलं वीस अस पुढं होत, आणि पाचशे तेरा म्हणजे त्याच्या आधी पाचशे तेरा होत. हा, आणि डॅश पाचशे सव्वीस म्हणजे अजून एक तेरा किती तेराच कि, तेरा दोन सव्वीस, ह. अजून एक तेरा कॉल केलं तर तेरा आत म्हणजे ते काय असेल ते तेरा हे राहिलं त्यांचं तेच आता बघ पूर्ण करतो आणि म तुझ आता हा तुझ आता म अजून एक पाच सहा राहिल असतील घे.
व्हय.
बघ नाही तर मग सुप्रीला नाही तरी राणी जरा लाव. दुपारच्या पुुढ, सुप्रीला लावलेलो ग तिचा बॅलेन्स संपलाय. हो न नेट पाहिजे त्याला नाही तर मग चिरमुरी बरमर असली तर लाव. त्या अंजीला लावाबद्दल काय नाही, खरं ते आंजी तेवढ्या पुर्त तेवढं बोलत्या आणि हे करताय ग, ते कस कस बोलायच सांग. पडतोय ग तिकडं कमी असायची, आणि तिथं जरी अस तिकडं कमी आपल्यात जास्त असायची, स्वातीच् एवढं काय वाट बोलायला करायला, मी एकदा बी लावलो नाही ग. मी तर कुठे लावलोय, मी स्वातीन केल्या का नाही मला ते माहिती नाही केल्य केल्या पाहिजे एक दिवस खर असं बोला गलं असला तर लावलेलं बरं पडत. तसं नाही ग, म्हणजे आता तिला प्रत्यक दिवसभर आता घरातच असत की हे ते नसतं तिकडं तिकडे बोलू शकते, अग एक दहा मिनिट त्या बोलू शकते की खरं. बोलाय टाइमिंग नको बोंबा माझेत इथे नाहीये